हॅलो
म्हटलं नवीन याच्यतुन फोन केला ना? ते पहिले जुन्याचे तून केला का?
नवीन याच तुूनच केलं ना
बर, बर
हो ते पाच, पाच ऑप्शन येले करत त्याच्यावर काय नाही आलं.
पाच कार्य
म त्याच्यावरच केला मग त
बरं बरं ना न कवाशिक आलय ह का त्यांला केलता मि मागाशी फोन ते म्हण मी तिकडे
हा तिकडे गेल तथे वरमाला म्हणे मी आता येतो म्हणे दोन मिनिटात
हम्म, हम्म
तिकडून फोन आला
हा टाकला स्लॅप त्यांचा
नाइ अजून चालू दे ठोकायचंच चाबी
हा काय यथे नाय तिकडे होते का विचार बरं
भाऊ हाय का तीकडे नाही
कडं जाऊन बसलेले आहे काय पत्याचे डावर आहे काय ना मग
पत्याच्याडावर असतील मग काय
नाही नाही म्हटलं कुठे जाऊन बसले सरे सकाळचे
हम जेवणानी केला का
नाही जेवण बेवण केलं
हा हो का
हम्
झाले का झमपर शिवायचं
कायचे पप्पा आलेत बसलेत गप्पा मारी ह्याचसंग.
हा का मग ती मग टीपा मारत होते का म्हणून म्हणलं.
ते अ ना सकाळी त्या पोरी आलत्या काल कपडे टाकून गेलत्या ना त्या दरवंडीच्या मग त्यांचे मग ते टिपा मारून दिल्या म्हणलं ते खडखड यांनी आवाज ये चलेय टाइम वेस्ट होईन. म्हणून म्हणले मग आताच नको करू म्या केलता परत पण मग ते म्हणे मी तिकड गेलो.
हा ते तिकडे गेलते वरमनलं तर लग इकड ला म्हणलं
ते लानु भाऊचं तर आलेलाच नाय बाई आता त्यांचं कसं काय करावं बाई?
म्हणजे?
ते ऍप सीमाताईला नाय आलं.
नाय?
अह देवदास भाऊला नाही आलं वाटतं मी केलता फोन ते म्हणे इकडे या म्हणे वहिनी पण मग पप् पप्पा यायचे होते म्हणून गेल ते म्हणे मी राहाडीतय. म्हणलं आपण तिकडं जाव आणि पप् पप्पानी याव म्हणून मी गेलेच नाय.
मग आपल्या दोघालाच येईला का ते
हा
बरय मग दोघीच करूया कोणी येईन कोन पाच फोन होऊन जातील.
हम्म पण मग ते यायला पाहिल त्यांला बे सिमाताई न काय निसते मिस कॅल देऊ, देऊ कट केलेलय वाटत म्हणूनच नाय आलं काय काय नु
हा तुम्ही म्हणले शिला ताईला फोन तीन फोन झाले का मग काउन नाइ झाले?
नाइ ते कार्या ऍप मध्ये गेल्यावर ते उचलता येतेत ना
हा का बरोबर झालिक जेवण दुपारचे?
दुपारचे कायशी बाई सकाळी जेवलो होतो. पप्पान ते जेवले आताच.
अ का बरं काय भाजी केली?
शेवग्याच्या शेगा केलत्या त्या बीया फिदाडीला म्हणल पाय तिन पाहिल नाय गेल्या आटून.
अ
आता निसत्या शेंगाच शेंगाच राहिल्यात त्यांच्यात.
ह का बर जायचयं की काय?
ऐका फोन चालू आहे आता शांत बैस छकुलीला पाहिण आता पाठवीन नाहीतर नाय पाठवायचे कारण आणायला कोण नाय ग
मग कोण चाल्ला?
दाद्याला दाद्या म्हणतोय मला जायचय पण तिथे आणायला कोण नाय ना रिटर्न त्यांला
मग
पाहीन आता जाऊ देईन तर देईन नाहीत आता शाळा राहिल्या चौदा दिसावर अन कुढं पाठवीती इकडं ऍडमिशन करायचे त्यांला घेऊन जावा लागण
हा तिद शा टाकायच म्हणलं तुम्हाला लवकर चेक करल माहिती की आता काय इड शाळा उघडले ना मगं दोन दिवस थांबा
हा गा असं मग त्याच्यामुळ शाळा तोंडावर आल्या आता कुड पाठीविती पंदरा दिवसात कोणाचा चक्कर वइन लगेच ते काय जवळ जायच-यायच का?
जात असलाच न जाऊन दया आठ आ आठ दिवसानी जावा
नको बाई गेला आले तर परत बाय नाही आले तर कुड त्यांना गुतवून धरीती त्यांचे कामधंदे असे कधी हाये कधी नाही आपल्या मो खरेदी त्यांची
हा आहे निडच
मग त्याच्यामुळेच ना जाऊदे मग आता काय करती
मग काय आता तर दिवळी हा त्यांना दिवळीला जा म्हणत
हा
हो काय भाजी केली ती?
कोणी मी सकाळीस धेरड्या केलत्या आता चपात्या केल्या
हा
आताच केला स्वयंपाक दोन-तीन चपात्या केल्या सकाळच्या बंड्या उडच्या काता कातील
हा
हम् तर स्वयंपाक असला तर करेल
मीनी केलता
हा का?
काय हो स्लॅब ठोकायचच चालुये का?
हा अजून हा ठोकायचंच चालुये म आता का दोघं जण काल हे केलं काय ते प्लेट ठोकल्या म आता बांधायचं कामं चला सगळे काय हा त बांध ती मंग उद्या बिद्या टाक
आय उद्या दया टाकतीन दोन रूमच काय तिकडच गेलती मंग ते लेवल ते काढली त्यांनी
हॅलो
बोला ना
आवाज नई
आवज येयना हॅलो आवज याय
येतो का हॅलो आवाज येतो का?
हा हा येतो ना
आ का?
येऊ राह्यल येऊ राह्यल मला आवाज हा तुम्हाल नाय नाय ते पाणी प्यायला मागच्या घरात गेलते तिकड मी
हा म्हणूनच आवाज याय ना
दाद्याला जेवण देत होते दाद्याला म्हणलं आज कस काय दुपार भूक लागली कायनु म्हणल
आ का
तो दुपार जेवत नाय कनी त्याला पाण्याची बाटली आणि सकाळी एक झाकण औषध दिल आता भूक लागली. हा मग म्हणून त्याला बोलत होते म्हणे आजकस काय तुला भूक लागली म्हणे दुपार
हा मला काही बातमात करावं लागेल दुपारच्याला.
कोणती राहीली आता तीन वाजय अडीच वाजले
हां
मग अडीच वाजत आल्यात तीन वाजतीन
लई टाईम झालं बाई मी म्हणल वाजले असतील हा बाई दोन वाजले आताशी
अव मैनाबाई दोन वाजून गेल
नाही ना बाई दोन वाजून नऊ मिनिटं झाली हा
ह लय हे गरम होवू राहिलं, मला तर मागच्या घरात दोन तीन पोळ्या केल्या पण ते पोळ्या करूशाच वाटना तीन चारच केल्या.
लै बया लई गरम होतंय सैपाक
हम् मग काय असत मग तयारी करू काय नको? फोन वा
असे मतायचे गड गावलाय आता आधी
मग नाही मग त्याच ते चालूच नाय कार्य आपण करू का नको?
नाही चालू आहे ना म्हणजे ते ऍप आहे ते ऍप वर करायचंय फोन आपल्याला चालू असो का नसो हा
हम् बर हा मग मी तेच म्हनल मग करू का नको म
आदि एक फोन कर म्हणा मी फोन करू राहिलो न कार्य अँप वर
हं बर
मंग एक कर मग त्यानला फोन केल्यानंतर मग मी एक फोन करीन तुला.
हा हा
किती मिनिटं झाले.
आ
किती मिनिटं झाले.
सात पण चार चार नाही आहेत का?
आं
त्यांच्या हेच्यावर नाहीएत?
आठ मिनिट आ ते मा कवर नाही का त्याला लई उघडावं लागतय.
हा का
काय रे भाऊ
ह
सापडत नाही घरी आहे का नाही.
हा कोणय?
हम्म प्रवीण आलाय.
आं
कुठ गेले कुठे गेले म्हणल कायनु बाबा हम्म
फोन कर मना पमचर बिमचर काढायच. हा का हा का मशीन पाहायला आलात रं, ती पेरणी मशीन ना
काऊण चालला रे
काय मशीम पाहून गेला असल नब
काय विचार बर
काय व्हालय
काचे काय
आ काय ये हा का हा ते मोठाले पोळ ग कधीच
झालं का तुमचं पैशाचं काम
नाही ना
हे म बहिणीचे का?
तुम्ही येच ना
हा का
नय आले
तुला नाही आले
नाही तूमाला
मला आले न तीन हजार
मला नाय आलेत बंद झाले जणू
का बरं
काय माहिती कामुण बंद झाले
मला तीन हजार आलय मला ते तीन हजार आले आणि ॲप चार हजार रुपये आलेत
कोणते
कार्या ॲपचे पहिलं बोललेले
हा का
हम्म
म्हणजे एक हजार एकोणसाठ रुपये आले म्हणजे एक हजार ते काय नऊ हा नऊशे एकोणसाठ रुपये आले
हा का मला नाही आले अजून
नाय का
हम नाई
दुनी नाय आले का
हे आले की नाय कार्या आपचे किती काय म्हणे चारशे का काय आले म्हणे चालन हा मग दहा मिनटं झालती कुठं